हॅलो. हॅलो.
हा बोल की
हम्म काय कराल्यास?
काय बसलोय बघ
हम्म झोपली नईस काय?
नाही.
हम् आधु कुठ गेला?
हाय बसलाय
काय झालंय त्यांच्या आईला?
ऑपरेशन
कशाच ग?
पायाच
वय?
हम्म.
आदु काय करतोय काय नई मग?
नाही काय करत
आणि शेऊ, आदू काय करत नईत?
नाही.
हम्म. त्यांची शाळा हाय काय नई?
शाळा
हम् आज सकाळची शाळा असेल की.
होय
तीनची आई आज दवा ती जाना हूती नव्ह
थांब तुझा पण आवाज ह्यात यालाय
आज सकाळची शाळा होती.
हॅलो
हा काय सांगालाय बग आदू आज सकाळची शाळा होती.
होय काय काय शिकवत्यात शाळेत
अं काय शिकवत्यात सगळं शिकवत्यात
तेच की काय शिकवाल्यात
ए बी शी डी ए बी
हम्म
सांग इकी आत्तूला अभ्यास करतूय म्हणून
आदू
तुला कुठला सण आवडतंय ग
गेला बई त्यो
हॅलो तुला विचारालय मी
हां बोल
कुठला सण आवडतय तुला
मलावय
हम्म.
मला गणपती आवडतोय बग
गणपती का बर.
टिपऱ्यातेन खेळाय गावत्यात.
हां हां.
परत पोरं नटून-थटून जात्यात गणपत आणाय.
होय मग मला सांग. म मला सांग की आता माकच्या वर्षी च दोन हाजार पंचवीसचा गणपतीचा तुम्ही फेस्टिवल कसा सेलिब्रेट केला ते.
हम्म एक दिवस मॅगी केलतं. एक दिवस पोहे केलं. एक दिवस फेस्टिवल ला जाऊन आलं.
हम्म हम्म. मला तर बाई दिवाळी आवडते. बघ का सांग?
हां भाऊ पैसे घालत्यात.
नाई भाऊ बिजला भाऊ. पैसे घालत्यात. नवीन कपडे तेन घ्यायला मिळतंय. सगळी फॅमिली एकत्र येत्यातत. फोटोज वगैरे काढत्यात.
हां हा.
व्हय ते पण चांगला वाटतय सोड. खरं गणपतीत कसं लई मज्या असते दहा-बारा दिवस.
न्हेत्यात.
होय व्हय.
हा जास्त असतात त्या.
होय, ते पण हाय खरं.
हम्म.
तेच मला अगं मला दिवाळीच आवडते गणपती काय येवडा आवडत नाई.
होय, आ गणपती कसं गवत तेन भरून आणाय चं बायका बायका पण एकत्र येत्यात. पाच दिवस घरात गणपती असत्यात सजावट हे ते. रोज संध्याकाळी रोज संध्याकाळी आरती.
पण जास्त म्हणलं तर
दिवाळीत होय. रोज संध्याकाळी आरती. दो रोज संध्याकाळी वेगळा प्रसाद.
हा.
मंडळच्या आरतीला जायाचं. आवरून रोज एक नवीन साडी. साड्या म्हनलं की काय बायका दहा बारा दिवस रोज एक नेसत्यात.
व्हय नवरात्री पण नवरात्री नसत्या का तुमच्या इथं?
असत्यात सोड, खरं टिपऱ्या काय
म्हणजे देवी बस देवी बसत्या का नाई, तुमच्या मळ्यात गल्लीत?
नाही ग. गावात बसत्यात गावात तेन आसत्यात टिपऱ्या, खरं आम्ही कवा जाईत नाई. नाही बाई, कवा गेलं नाई.
हा हा, नाई बाई आमच्यात पण
देवी बसत्यात तिथं असतंय गं. ए ऊगच काय म टिपऱ्या बडवत बसाय पायजे.
म्हणजे मळ्यात खेळत्यात सोडं बायका आमच्या गल्लीत. मळ्यातल्या.
अ आमच्यात काय नाही बाई. आता पिणार बाळा, आता आमची सूनबाई करणार मग पिणार.
हा हा, सूनबाई काय झोपल्यात काय?
उठल्यात बघ आत्ता.
हा हा, मी पिवलो पप्पांना दुपारी चा केलो मी. मग चहा पिलो मी पण, म्हणजे घोटभर पिलोय सोड आता वहिनी अन करत्यात की.
हा हा, आता आणि चहा बिस्किट हानायचं.
हा नाहीतच तुटा लागलोय बाई, का हाणतीस.
चा पिऊन पिऊन पण अ तोंड येतंय गं.
होय, आता मला ऑलरेडी आलेलं आहे सोड त्यामुळं काय
अगं मला पण आलंय.
चहा पिऊनच आलं असल.
व्हय चहा पिऊनच आलं असल.
हम्म हम्म मगाशी मग दुपारी पण केलो बाय चार पाच कॉल केलो की गं, मयुरीलाच दोन केलो आणि एक मैत्रिण होती तिला केलो, तीन कॉल झालं.
अगं बाई गं.
झालं बाई दाखवालय तीस कॉल शेवट म्हणून, बघू आता आणि येतात काय.
म्हणजे चाळीस कराय लागत्यात नव्हं.
म्हणजे ते प्रत्येकाला वेगवेगळ येतात. म्हणजे एका छत्तीस एकाला तीस. एका एकोणचाळीस. चाळीस.
तुला.
मला तिस दाखवाले आता हे सबमिट करणार. आता शेवट कॉल आहे पाचचा
अगं बाई जी बाग होय.
हा पाच-पाच च ग्रुपिंग आहेत त्यात.
आ हा.
म आता हे पाच पाच मणला शेवटचा. कॉल आहे मगाशी एक मगाशी कॉल मात्रच झाला. ते कि तुलाच कि फोन कराल तुम्ही आणि ते बरोबर तुला फोन करायला ते मग ऍप अपडेटला पडलं.
अग बई.
झाल तो मात्र झाला कॉल एक. जाऊ दे एवढा विचार करायच नाही.
होय की काय आता इकंत आणयचा हे.
तेच की आता माझी तर काय चुक होती. फोन करायला गेलो सहज त्या अपडेट ला पडलं आणि बरोबर फोन कराय ना, अपडेटला पडलं ग त्यामुळे मला काय कळू नई
हा मग तू बडबडतच बसलीस?
नाही कॉल लागलाच नाही. फक्त रिंग झाली.
आज वय
ह मग तो काल तासच तिने ऍक्सेप्ट केला तिकडे धरली तिनी
व्हय बरं झारखिव
झिरो सेकंडचा कॉल केला की
हा हा.
मग त्याला काय मिळत नाही आता.
आशा आहे वय.
हम्म जाऊ देे म्हणलं तेथवढाच, एक कॉल तर वाचला.
होय.
का पैसे येत नाही त्याज.
तो काय पैसे कशाला ग घतील तिम्ही. आता हिच्या पुढचं काय तास काय? ह्याच्या पुढचं काय आहे नास्त
अहो याच्या पुढचे याच्या पुढ्च लय अवघड आहे हे निदान बोलायचं. जर आहे.
हा व्हि डिओ कॉल करायचा आहे काय?
नाही, व्हिडिओ कॉल नाही ग व्हिडओ कॉल, व्हिडिओ कॉल, आणि बर बाई, ते काय? करायचं ह रेकॉर्ड पाठवतात आपल्याला.
हा.
आणि ते रेकॉर्ड पाठवलं कि, नाही त्याचं मराठीत लिहून पाठवायचं त्यांना
होय.
हा म्हणजे मैत्रिण मला सांगत होती त्यात काय पाहिजे ते आहे असलं पण काय पाहिजे ते आहे त्यात अ अ अ हे पण आहे त्यात.
आह.
म असलं कसल त ते लिहून पाठवायचं त्यांना.
अगं मग ते चार्ट जीपी टी ला विचारायचं, आणि पाठवायचं.
नाही त्यांनी सांगितलंय, त्यात त्यांच्या टर्म्स आणि कंडिशन्स आहेत.
आहेत व्हअगं बाई
ज वाटलं तर ते न ब्लॉक होणार ते अकाउंट. म्हणजे लोणी पण गेले आणि तूप पण गेले असा विषय हे.
आगं बई म तिज काय जाकाय झालंय मला
नाही, मग त्यात पण त्यांनी कस आहे. माहित आहे का? का पहिला त्यांनी ट्रायलला वीस देतात
हा.
ते वीस जर वीस मध्ये खूप चुका केलीस, भयानक जर चुका केलीस तू
हा
ते तुला पुढच टास्क येतच नाही. बंदच होतोय तिथंपर्यंत
हा. हा
आणि जर चांगलं प्रकारे जर तू त्यांना हे केलीस. काम केले त्याच्यावर तर तेनी पण मग पुढे टास्क वाढवत्यात.
हा-हा कोण आता कोण करालय म्हण?
ती मैत्रिण ती वेदिका म्हणून आहे.
होय. म्हणजे हिंदीत आहे? काय इंग्लिशमध्ये च
नाही त्यांनी मराठीत पाठवत्यात ते रेकॉर्ड. आणि आपण हिंदी म्हणजे सॉरी मराठीत ते हाय असं टाईप करून पाठवायचं
तिन्ही कशात देतात. हा मराठी त रेकॉर्ड. हा मराठीच खर मराठी लिहून पाठवायचं
हा मराठीच रेकॉर्ड देतात. फक्त मराठी टाईप करून द्यायचं आपण त्यांना
हा. हा. हा
हम्म
असा आहे होय. म्हणजे हो हा कसं ते कसं करायचं?
तेच कि ऐकायचं ते ते ऐकायचं
म असं सावकास हाय काय, फास्ट हाय कुणास ठाऊ?
आता आपण बोलालोय की नाही हेच आपल्याला टेस्टिंगला देत्यात फक्त.
हा हा असा आहे होय
हम्म बघू आता.
तेच हाय मराठीतच लिव्हाचाय.
तेच म्हणली मला दिवसभर अगं तेच करा लागलोय म्हणून.
होय? ते किती तास काय कुणास ठाऊक.
तर ते आहेत बाय ढीग हायत, ते तर पाचशे किती तर आहेत. खरं ते कसाय, आपण जसं पर फॉर्मन्स दिल त्याच्यावर हाय ते, जे चांगलं केलं ठिक
अगं बाय असं हाय व्हय? म हे जे आपले हे राहतंय
हा, पहिलं जर चांगलं केलं तर येत्यात, नाही तर पुढचं आ टास्कच बंद होत्यात येतंच नाही पुढचं. म ती माझी मैत्रीण हाय हा ती मैत्रीण हाय तीला आलतं.
होय? म येईल तुला पण.
हम्म बघु आता.
हम्म, तरी अ तरी किलीच घे बाई, तरी किलीच घे बाई.
होय, बंदच केलतो मी हे आणि पैसे येताना
याचं पुढं पुुढं अजून कसं काय काय आहे काय माहित?
काय माहित? जाईल तीत
काय कुठवर ढकलत नेईल तिथवर नेईल. असं करत करत काय तुम्हाला जॉबच लावत्यात
नाही नाही नाही नाही नाही. तिने आधीच सांगितल्यात पार्ट टाइम जॉब आहे म्हणून यो.
व्हय?
हम्म
बघुया हे काय काय होतंय. का ज लय जन काय करत नसतील माझ्या मते.
करत आता मी सांगायले नव्ह म मी बी म पहिलं पण केलं नव्हतं काय मैत्रीण म्हणली आगं कर कर, मी करनाच झाल त एकदम लास्ट लास्ट ला केलतो मी एकदम, मग हे निक्की, मयरी तेन म्हणाली तुला पैसे नको असले तर आम्ही तर करतो आम्ही तर आम्हाला तर दे पैसे द्याय च म्हणून, म नाही ग नाही म्हणलो कायतर करुन आज जाऊन घरात करतो ते टास्क. मग ते केलो मी, मग ते पाचशे रुपये याय चालू झालो.
मग पाय एकदम पाचशे म्हणल्यावर तोंडाला पाणी सुटणारच की.
हा म, पुढचं काय म माझं मी केलं सोड, कोण सांगितलं नाहीत कर म्हणून
हा हा. एकदा चालु झाली यायला
हे पण फोन लावायचं तर, मी काय करना झालतो
आ हा.
आणि एक मैत्रिण सांगितली, बघ पैसे याल्यात काय आधीच्या कॉलचं? म ती सांगितली इथ इथ आल्यात बघ, आसं बघ, प तसं बघ मग ये या लागलं. म्हणताना म आणि चालू केलोय. ती मैत्रीण म्हणली, तुला पुढचा टास्क आलाय, नी तू हे
व्हय, कवा काय काय केलीस गं बाई?
मग म्हणली, काय तर करून आज पूर्ण कर म्हणली.
म मैडी पण करायल्या काय?
मैरी कराल्या की
म ती तिला तु कॉल केला, तिचं तिचं सक्सेस झालं तिज तिज
मग ते मी मी दोनदा कॉल केलो तिला, तिनं दोनदा कॉल केली मला.
अस केल्यासा व्हय, म्हणजे तू कॉल करायला पाहिजे होय.
हा.
हा हा. आसं हे बर हाय.
बारा झाल्यात